हा बोला तई, हॅलो.
हा येतोय का म ताई आवाज? हा काय नाही, ताई काय चाललं.
काही नाही.
हा पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे.?
पाऊस आहे, येऊन जाऊन आहे आता आज म्हणजे काल तर खूप होता. परवा रात्रीपासून कंटिन्यू आज जरा थांबलं आहे.
चालू आहे काल परवा पासून खूप चालू आहे पू र पण आलाय. पाऊस पण आलेला आहे भरपूर.
अच्छा! नाशिकमधून आहात का तुम्ही?
हो तेच तर खूप पूर आलेला आहे. अजून काही अ घर बसल्या वगैरे काही करता का तुम्ही बिजनेस म्हणा काही.
हा हा
हॅलो
हां बोला ना.
हा घर बसल्या काही बिझनेस वगैरे करता का म्हंटलं?
नाही माझं स्वतःचं काही यूट्यूब चॅनल आहे, इ्स्टाग्रामवर म्हणजे मी ॲफिलेट मार्केटिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी करते. बाकी असं वेगळं काही नाही मग हे असे काही काम आले कार्याचे याचे त्याचे तर मग.
हा हा ह उलट घर बसल्या. त्या महिलांना काही काही कंपन्यांमध्ये किती छान.. काम देतात जे. जेणेकरून घर बसल्या म्हणजे फोनवरच काम देतात तर. बायांचे किती इन्कम झालेले त्याच्यामध्ये एक एक दोन दोन लाख. कोणी कोणी पाच लाख क्रॉस केलेले तर किती छान वाटतं घरात. घराच्या बाहेर न जाता आपण घरातलं सगळं काम. सांभाळून आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला वेळ देऊन. आपण ते काम करू शकताय असं.
अच्छा! काय काम आहे आणखी?
असं काय नाही साड्यांचा बिझनेस आहे परत. साड्या आहे त्याच्यात सॅनिटायझर पॅड आहे आपले पॅड जे वापरतात ना. ते म्हणजे आपल्या बायांना अस कस त्रास होतो. अ काही. ना ओ ओटीपोट चावतो किंवा काय ते पॅड जर आपण वापरले ना ते पण खूप. छान परत त्याच्यामध्ये. ह ड्रेस आहे गाऊन आहे. बँगल्स आहे हार आहे. परत मोठ्या कुर्ती शॉर्ट कुर्ती. भरपूर जे लेडीजला लागतं ना तेही. पण म्हणजे काय काय कंपन्यांमध्ये कसें पैसे भरले वन टाईम भरावं लागतो.
बरोबर
आणि लाईफ टाईमसाठी म्हणजे मग. ते नॉमिनी पण लावू शकताय आपण आपली मुलगी असेल मुलगा असेल. म्हणजे जेणेकरून ते पण पुढे, काम करू शकतात ते असं. पण मग, घराच्या बाहेर न जाता परत रात्रीची अ मीटिंग असते, त्याच्यामध्ये आपल्याला शिक शिकवलं जातं का आपण कशी ग्रोथ करायची? कस पुढे काम करायचं, तेंव्हा कसं बोलायचं? त्याच्यावर पण आपण, सांगू शक अ शकतो असं. मग काही काही बाया कसं, शेतामध्ये काम करतात किंवा कुठे नोक करीला असतात. म्हणजे हा एक साईड बिझनेस म्हणून, तो पण आपण करू शकतो. होय. बायकांसाठी असं. की जेणेकरून त्यांची लहान मुलं आहे, तर मग ते घराच्या बाहेर नाही पडू शकते. पण मग घर बसल्या वीस ते तीस हजार रुपये कमवू शकतात त असा हा एक बिझनेस राहिला तर, किती छान वाटेल सांगा बरं.
बरोबर आहे.
आहे की नाही आणि शिवाय आपल्या वेळे नुसार आपण काम करायचं आहे. असं काही नाही हं.
आपल्याला हे साड्या वगैरे ज्या आहेत समजा हे बाकीच्या वस्तू जे तुम्ही सांगितल्यात तर त्या कुठून मिळतात?
अ?
त्या उ आता तुम्ही ज्या मला सांगितलं ना साड्या आहेत, हार आहे, बांगड्या वगैरे पॅड वगैरे मग हे वस्तू आपल्याला मिळतात कसे काय?
अ ऑनलाईन पण आहे, मॅडम. आणि ऑफलाईन पण घेऊ शकतो.
मग घ्यायचे असेल तर मग, ऑफलाईन ते आपल्याला आधी विकत घ्यावे लागतील ना.
अ.... ऑ मग ऑफलाईन विकत घ्यावं लागतं, पण मग त्याच्यावर नाही का हे असतं ना काय म्हणता? फ्री मधेपण माल देतात ते, फ्री मधेपण माल देतात. तुम्ही अ जवळजवळ अ नऊ ते ब्भारा ऍटम आहे. आणि आता पुढे कसं, अजून त्याच्यामध्ये वाढणार आहे. तर मग तुम्ही अं ऑफलाईन मध्ये जर तुम्हाला, जे पाहिजे ते घेऊ शकतात ते तुम्ही असं काही नाही की तुम्ही साड्याच घ्या किंवा हे करा मग तुम्ही सांगा आता दहा ते बारा जर आपल्याकडे प्रोडक्ट असेल, तर मग त्याच्यामध्ये नाही का आपण वन टाईम फक्त, आपण जर पैसे भरले ऍंड लाईफ टाईम साठी, तर मग आपल्याला किती चांगले आहे सांगा बरं? आपण त्याच पैशांवर, आपण किती पैसे कमवू शकतोय असं म्हणजे ऑनलाईन पण करू शक तोय आणि ऑफलाईन पण बिझनेस करू शकतोय आणि अजून वेगवेगळे त्यांचे दर महिन्याला ऑफर्स असतात, मग ते पण आपण घेऊ शकतोय असं.
ते ओरीफ्लेम वगैरे असतं, त्या टाईप मध्ये आहे का हे?
अं?
ओरीफ्लेमच वगैरे जे आहे, त्या टाईपमध्ये आहे का हे?
काय म्हणता?
ओरीफ्लेम वगैरे आहेत ना प्रोडक्ट्ं, तसं काय आहे का म्हणजे आपण सेल कसे करायचे किंवा काय?
सेल म्हणजे आपण स्टेटसला लावू शकतो, ग्रुप बनवू शकतो
हा हा हा हा.
हो आणि मेन म्हणजे स्टेटसला लावलं ना तर मग त्याच्यावरनं बघा कोणाची मुलगी असते. कोणा म्हणजे आपले कॉन्टॅक्ट असतात कोणाकोणाकडे बरोबर. मग कोणाची मुलगी असते कोणाची वाईफ असते तर मग स्टेटस ला कसे सगळेजण बघतात. मग कोणाला काय वाटत की आपण
की आपण घर बसलं बिझनेसचं नाही का? अ म्हणजे ही ताई करते ही ताई करता येत मग आपल्या मुलीला म्हणा, बहिणीला म्हणा किंवा आईला‌ करू शकतोय बा आपण एकदा ह्याातईला विचारून बघू कसय बिझनेस तो घर बसल्या कसं करते वगैरे म्हणजे तो कोण म्हणजे आपले जेवढे कॉन्टॅक्ट असतात मग त्यांना पण ते समजतं, काही काहीतरी करताय ब बिझनेस.
म्हणजे हे सोळाचे भरलेत तर मग जेव्हा आपण काम सोडू किंवा काय मग हे आपल्याला परत मिळत नाही ना पैसे.
नाही रिटर्न नाही भेटत मग आपण ते सोळाशे वर आपण भरपूर पैसे कमवू शक तो ना मॅडम अस, तर समजा आता सोळाशे. आणि आपण मग त्याच्यामध्ये वेगवेगळे नाही का? हे पण आहे मग रेफ रल मॉडेल आहे परत मेगा स्टोर आहे त्यांचे ऑल भारतामध्ये तिथे पण कस्टमर पाठवले तुम्ही तिथून पण तुम्हाला इ कमी, परत रेफ रल‌ मॉडेलवर‌पण जॉईन केल तर‌‌ एक जॉईन केल आता आपण सातशे रुपये देतो, तर सातशे भेटत आपल्याला एकोण आणि असं काही नाही कंपनीचा रूल का तुम्ही केलंच पाहिजे बा असं. रेफरल मॉडेल केलंच पाहिजे पण तुम्हाला डबल इन्कम जर काही चा असेल तर करू शकताय असं.
नाही मला एक विचारायचं आता मी तुमच्या थ्रु जॉईन झाले म्हणजे तुम्हाला सातशे रुप य मिळणार हाय की नाही, हा म असं मी कोणी जॉईन करेन मग त्यात तुम्हाला काय फायदा?
अह मग तेचे डे पे, मॅडम नऊ-दहा डे पे मग दहा डे पर्यंत आपल्याला सिक्वेन्स दवारे पैसे भे तात मग बाई लावत चालतात मग आपल्याला तो इन्कम वेगळा. रेफरलचा आपण ऑनलाईन विकतो अ?
साखळी सिस्टीम म्हणजे
अ नाही साखळी सिस्टीम नाही मॅडम ही. जर ज्याला आवड असेल तो करेल ज्याला नसेल आवड तो नाही करणार. आता सपोज आहे बा, अ तुमचे पाच रेफरल लागलेत त्याच्यामध्ये पाचपैकी तुमचे दोनच काम करताय किंवा एकच काम करताय. तरी पण तुमचे पुढे आहे ना ॲचीवमेंट त्याच्यामध्ये असं सिल्ववरर डायरेक्टर, गोल्ड डायरेक् टर, स्टार डायरेक्टर असं वरती वरती ॲचिवमेंट होत चालते.
मग त्या अचिव्हमेंट झाल्यावर, फायदा काय आपल्याला?
अं आपल्या, आपल्याच स्वतःचं नाव नाव ओळख होते ना. नेम फेम भेटत आपल्याला त्याच्यातून. अ आ समजा सिल्व्हर डायरेक्टर झाला, तर ट्रॉफी भेटते, आपला सन्मान केला जातो. कंपनीद्वारे
अच्छा! मग ते काय ऑफिस वगैरे यांचं काही आहे, की काय?
हो आहे ना मेन आहे बॉ. अ आहे पुण्याकडे त्यांचं. ऑफिस मेन होनर वगैरे सगळे ना एका म्हणजे फ्रॉड वगैरे काहीच नाही, गव्हर्मेंट कंपनी ही असं
अच्छा! अच्छा!
त्याच्यामुळे, म्हणजे अ मी चार पाच महिने झाले हो मी तुम्हाला व्हॉट्सअपला देऊ शकते मॅडम. त्यांचे अपडेट
आणि इंस्टाग्रामला वगैरे पण त्यांची पेज आहे. असं म्हणजे मी तीन चार महिने पाच सहा महिने झाले, तर मग आहे मग ॲचिवमेंट केली असं मी दोघीकडंन पैसे कमवते रिटेलवर पण, आणि रेफरल मॉडेलवर पण. आसं हम्. आता तुम्हाला ते इन्स्टाग्राम वगैरे सगळंच येतं, युट्यूब येतं चॅनल त्याच्यावर पण तुम्ही करू शकताय. आता तुमचा हा तुम्ही बोलल्या, असं साडी वगैरे त्याचं. मग ते आहे
मी पण. ते मी स्वतः मागवून घालून मग दाखवते. रेफरन्स म्हणजे पूर्ण कारण की लोकांना दाखवलं तर ते लोक बघतात व्यवस्थित. कुठलीही वस्तू पॅकेटमध्ये ठेवून कोणी बघणार नाही. हॅलो म्हंटलं लोकांना कुठलीही वस्त तू अशी उघड करून व्यवस्थित दाखवली, आणि त्यातुन त्यात वापरून दाखवली तर लोकांना विश्वास बसतो.
उघड करून दाखवले काय म्हणता?
म आवाज नाही येत आहे का तुम्हाला? हॅलो.
हां. बोला
हॅलो, येतोय का आवाज?
बोला ना.
म्हटलं लोकांना अशा आता समजा साडी आहे एखादी. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो
हॅलो.
हा मला येतोय तुमचा आवाज.
उघड करून दाखवली म्हणजे काय म्हणताय?
अहो म्हंटलं एखादी साडीये
आवाज तुमचा थोडा बारीक येतोय मॅडम.
मी करू का कॉल?
थां थांबा ना, थांबा, थोडंस पाच मिनिटं थांबा. मी सांगते तुम्हाला. म्हणजे आपण आहे ना, अ काय म्हणता? अ हे ऑफलाईनमध्ये पण मागवलंय आणि क्वालिटी पण बेस्ट आहे त्याची, त्याच्यामध्ये साड्या आहे, ज्वेलरी आहे, असं.
मी करते